ते मी आता कॉल करत होती ना एक
हां
तर ते त्याच त्या सबमिट होऊन गेले ते कॉल तू बोलली ना आता एक कॉल लागला नाही असं पण मग तो कॉल त्याचा त्या सबमिट होऊनेला ग्रीन टीक लागून गेली आणि कालावधी झिरो सेकेडचाच आहे फक्त
हम्म
तुला इथं बोलाल जोरणी येव रायला का
येतोय अगं ती कोमल मॅडमला विचारून घ्यायचं ना मग
हा बरं विचारून घेल मग हा म ते स्पर्धा ह तर मग विचारून भोगूया आप पण त्या तुझ्या कोणतरी मुली होत्या त्या जातात बघ कॉलेजला तू त्यांना विचारते तर त्यांना एक शब्द विचारून बघशील तुम्हाला पण आलाय का म्हण असं काही ठीक आहे.
चालेल चालेल विचारून घे.
हा तू पण त्यांना मग विचारत राहा सुरू झालं का त्यांना पण विचार तुमचा स्कूलचा युनिफॉर्म कसा होता म्हणा
चाले विचार मी तेना
हा मी विचारलं एक दोन मुलींना तर ते मला म्हणत होते म्हणे आम्ही डायरेक्ट एफ आय ला एस वाय ला ऍडमिशन घेतलं होतं तर एवढा आम्हाला त्याबाबत नाही माहिती पण तुम्हाला असं रंगीत कपडे वगैरे नाही घालणे हो द राहतच म्हणे तुम्हाला युनिफॉर्म अस टी शर्ट स पॅन्ट सारखं राहतं म्हणे ते
काय अड्याच नाही त्यातली तर मग काय करतात
हां काय म्हटलं
आयडि नाही म्हटलं त्याच्यातलीि विचारावं लागेल डायरेक्ट तसं ज्या दिवशी शाळा भरेल ना बाई कॉलेज तुमच त्या दिवशी ते सांगतील की कोणता युनिफॉर्म आहे काय गाईडलाईन्स देतील ना ते तुम्हाला
कुठून घ्यायचं ते पण सांगेल हम
हा सगळं गाईडलाईन्स देतील ते तुम्हाला ह मग आता अजून ते अजून चौथा राऊंड पाचवा राऊंडच चालू आहे कितीतरी विद्यार्थी आहेत म्हणे बाबो
हे ते पोरगीचं झालं का ऍडमिशन ती च्यू
नाही अजून ना सिलेक्शनच झालं नाही मिरट लिस्टला ति नंबर लागला नाही
मग आता म गाचं कोणतच कॉलेजमध्ये तरी भेटलं म तिला इथं घ्यावं लागेल गावात
नाही नाही घेतील ना गेला कड ब असं कोणी तरी तुकडीत जाईलच
हम्म पण मग तिला तिने जर सायन्सची स्ट्रीम घेतली असेल ना तर मग नाही शक्य जर तिने आर्ट्स वगैरे घेतलं असत तर तिचा नंबर लगेच लागला असता मग
आग बाई आठला पण कोण दडोन बोन गजस गजस राहत अस
राहतात ना मग ते कंड मग ते एकोणचाळीस मार्कांवाल्यांसाठी राहतात मग मी त्या तिथे कोणी शिकवायला आपण मसतं जास्त
काहीच नाही काहीच नाहीसत बोरिंग फक्त काही नाही पैसे भराय नाही
हा आणि जात पण नाही काही मुली
अगं बाई शिक्षणाचा बाजार ये काही नाही काय सांगतात.
हम्म, बंद राहतात वर्ग.
हम्म, पोरी ग क्लासांना जातात तिच्यामुळे मग ते शा कॉलेजला बी जाऊ वाटत नाही ते कॉलेजला निसतं काहीच नाही. जाऊन परत या.
बेस्ट. कअ हे कोचिंग जर कुठली म्हटली मालेगावची तर ते स्पीड कोठाच.
काय मायती बाई ते, बी काय
ते बी बेस्ट फक्त प फक्त फीसच्या बाबतीत बेस्ट ते दीड लाख रुपये फी.
हम्. आता एवढं खर्च करून जायच. नोकरीलागायच्या टामाला काही तिथं बी पैसे भरायचे कुढुन भरावं बाई एवढं.
माला हे माहितीच नाही. मालेगावमध्ये जर एखादी नेवीची अकॅडमी असती ना,
हम्म.
आय एम यू सी टी जी तर म मी लावलं असत. क्लासेस पण मग नाही, त काय करता येणार आता मालेगावमध्ये विचारवं लागेल गुग गुगलवरती चाट जी पी टी वरती.
अ ते अकरावी. चर या क्लासेस लावण्यापेक्षा ट्रिपल सीसी चा, करून घे पाग अगं बरं का प्रॅक्टिस कर घरी आहेच ना लॅप टॉप तुमच त्यावर प्रॅक्टिस कर मग.
हम् हम्म चालेल. आता तर मी अ हे ठरवलं म्हटलं आज दिवसभर बसून फिजिक्सचा सिल्याबस कंम्प्लीट करेल. पण, म पहिला एकच धडा झाला फक्त हं.
पीजीचा ओलात. सर आहे ना व
नाही नाही प्रशांत
प्रशांत कि राधिका.
हा मग ते दोन तास बसली फक्त. पण मला वाटलं दोन तासच लेक्चर ये. पण मग नई दोन पासून बसलीत. तर सहाला संपलं नी एकच धडा कंप्लीट झाला. म्हणजे येवडी डिटेलमध्ये थेरी ये.
बाबो, पण ऑनलाईन जर छान असेल ना. घरूनच कर. काय मग ते मालेगाव बी, ये ये जाय जाय.
हम्म.
अंम ब बसचा प्रॉब्लेम गाडींचा किती प्रॉब्लेम ते मालेगावला जायला बी.
हम्म.
हम्म मग म्हणते त लागलीय घरून जर कराते ना. ते वल्लाअ जक सर आहे त्यांचे पण खूप छान क्ला आहेत. का गं नऊ रुपये भर त्यांना.
काय ग बरं.
चालेल चल.
काय गं! थांब थांब ना एक मिनिट थांब. कोणी जेवण दिलंय आता. थांब थोडं अजून तीस सेकेंड बोल.
अमं बरं बर.
कोणा जवळ दिला होता.
होईल का मंग टाईम.
हो, थोडं तीन थांब अजुन पंधरा वीस सेकंद थांब. पाच मिनटं बोल थोडं.
पाऊस चालुय तुमच्याकडे.
नाही अजून पाऊस म्हणजे, सकाळपासून शिडशिड होती.
हा का नाई गं थोडं जोरा चा आला होता गं आमच्याकडे जोरात आला होता.
नाही आमच्याकडे थोडं, थोडं, थोडं, थोडं होतं पाऊस.
हम् पेरणी झाली का तुमची.
आणि नी झाली वाटत आम्ही काही एवढं पाहत नाही जाऊन
री बाई बेकार अंग दुखतंय ग आमच
हा ठीक आहे ठीक आहे बापरे हा तुमचं तर ते घर पण आवरायचं च शेत पण आवरायचं तुम्हाला तर लई त्रास राहत असेल हातपाय दुखता अजून संध्याकाळी जेवायला पण बनवा भांडे पण घासा दिवसभर काम काम फक्त
बाई सगळ आकाश नी म्हटलं तो काम करू नकोस पण आमचा काय करतीनं करतो,
हा ठीक आहे मग मी तुला नंतर कॉल करते.
चालेल चल, अगं आलो जयस बबू चालू राहते चालू राहते मी बोलतेलं बबू